हॅलो,
हा काय? हो येतय
हो काही मी आता आवरत होते, बघा
मी पण आता पोळ्या टाकून घेते म्हणलं, तीला स्वयंपाक करता करता बोलणं पण होईल, आणि काम बी आवरलं. हा ना म आपल
सकाळ सकाळ लय काम जातो ओ,
हो ना.
हम्म.
तेच ना, काम मग काही आवरत नाही. अस! तरी बोलत- बोलत काम होऊन जाईल.
हा.
हाय ना, बाकी काय आवरल अजून हा काय कत घराबिर पुसली सकाळची उठल्यापासून, बर का पूर्ण गेट पर्यंत पुसून घेतलं, वरच पुसून घेतलं. आता पूसायला आन झाडाला बी भरपूर झालं ना गं.
हा पण मग आता, ते पुसलं शिवाय गत नाही ना, मी पण हे भाडं भाडे- कुंडे घासले, फरशा पुसल्या, स्वयंपाक झाला, कपडेच राहिले होते.
मी आता पोळ्या करते म्हणल, पोळ्या करता करता तू सोबत बोलते बी पळ्या बी होईन, अं बोल ना बी होईन
कपडे ते झाले का मग?
नाही अजून आंघोळीच नाही केल्या, ती वर लाईट फिट कर होते ना.
हां.
तर निसिप, हा नीसिप वाल्यांची झाली अघोळं?
हो का?
हां त्यांची तशीच राहिली अजून मलापण ठेवायचं. हम्म. तसं होत असते लवकर, पण आज हे पुसल्या मुळ त्याच्यामुळे टाईम झाला ना
मग आता उशिर होतच ना! मी त्याच्यान काय करते एकदा पहिले फरशा पुसून घेते, आणि मग बाकी काम होतच राहते.
सकाळी उठल्या बरोबर आहे का, झाडझुड करते. झाडझुड झाली का, लगेच फरच्या पोसून घेते. म्हणजे फरच्या पुसल्या का, हा मग दिवसभर लिक्विड टाकून पुसलं का, मग माशा येत नाही काय होत नाही जास्त
त्या माशा न बी काम उरकत नाही. आपण म्हणतो पण
हम सकाळी सकाळीच घर पुसले पाहिजे. मग एक तर ते लवकर ते ड्युटी झाले, त मग लगनच केव्हाची सुधा येल होती.
हा
पण मग कुठं उठले लवकर तरी बी
नि उठाव वाटत मने
हम्म मग तरी उठले सगळं झाड तुड केली, अ भांडे त राहिले पण मग सगळ फारशा पुसल्या गेटपर्यंत
रात्री भांडी घासून ठेवलं का मग का,
नाही रात्रीचे भांडे मी ठेवतच नाही सहसा करुन.
मी पण नाही ठेवत नाही, भांडे ठेवले का मला सकाळी कामच उरकत नाही आओ. आणि ती सकाळी डब्याची गडबड राहती ना. मग त्याच्यान मग उरकत नाही अजून.
हा अजून आळस पडतो मग.
हा ते दहा मिनटाचं काम वीस मिनिटाला जात ते मंग, हा. शाळा भरली वाटत गं. हा शाळा भरली म्हणलं.
हा बर.
ह त्याचा आवाज येतोय माहती नाही
तेच म्हंटल आता कामं
आज काय आता, आता ऑनलाईन करायच काय गट आजपण.
गट नाहीना ते शेतीचा हा अ ब बघू आता इकड जरा शेतीची लवकर करू काम आलाय भरपूर आलेले. पण मग कस आहे, त्याला पाऊसच लावून धरलं एक दोन दिवस जर पावसान उघड दिलं ना, तर आमच पूर्ण कव्हर होऊन जाईन लगे.
मग करून घ्यायचं, आज थोडफार उघड दिसतय उघड.
हा उघडं दिसतय आज.
हा करायचं मग कसं आता, केलाशिवाय पण नाही ना.
केल्याशिवाय गती नाही. काम तर करणच लागल ना काम केलं तर काम तर करावंच लागल ना.
तेच ना आता पहिल्या सारख काही राहिलेल नाही एकट्या माणसं भरवश्यावर बसून काही खरं नाही.
नाही नाही एकट्या मानसाच्या भरवश्यावर काय खरंय.
मागई तितकी झाली, आता सगळ्याच गोष्टीत महागाई होनार.
दोन दोन हाताचा आणि चार हाताचा फरक पडतो ना. हम एका हातानी काय होतं.
पहिलं असं नव्हतं ओ पहिले कस लोक कमवत होते एकटा माणूस कमवत होता.
पहिले का खर्च पण नव्हता एवढा आता मोबाईल री रीचार्ज बघा आता खर्च किती वाढला अपेक्षा जास्त वाढल्या लोकांच्या.
अपेक्षा आणि पहिले एवढं लोक फिरायला पण नव्हते जात. आता थोडं काही झालं का पहिला सारखं म्हणजे काईच नाही राहिलना. तस पाहायला गेल
मद्लं. पण मग आता पहिले लोकांकडे कुड समजा आता महागड्या वस्तू नवत्या. गाड्या नव्हत्या. त्या जास्त अशा
तर साधं कुठं जायचं म्हनला तर रोजच शंभर रुपयाला गाडीच पेट्रोल लागत.
हा मग.
सगळ्याच गोष्टी लायन समजा. कोणतीच गोष्ट अशी हे नाहे. हम्म. पेट्रोल पण, शंभर रुपये लिटरल व्हाइल आता. आता सध्या आठ्याण्णव का नव्याण्णव रुपये आहे.
हा होईलच म. महागाई खूप वाढलेलीय.
महागाईस वाढली ना त्याच्यामुळे ते. एकटा माणसाच्या याच्यावर काहीच होणार नाही.
नाही.
काय म्हणता ना ते? ते पूर्वजांनेचे लोक नव्हते म्हणत का? बायकोचं मीठ ह न नवऱ्याच पीठ. ती या जनरेशनला सुट होती.
हा. एकाचं मीट आणि एकाचं पीठ पाहिजेच ना.
हाव. तेच ना. सुखी फ म्हणज हॅप्पी फॅमिली राहतीना प्लस.
हा.
मग ते कोणाकड मागायची गरज नाही पडत.
नाही ते पण मी तुला तेच म्हणते. काहीतरी कर.
हो ना. बघूना आता. का हो तेच ते फोन नाही आला मला. मग तुम्ही म्हणलं होत ना.
नाही आजून नाही नयेणारणार त्यांचां फोन. ते मला सांगा ना ते फोन करायचे पहिले. फोन यायचे पहिले. हा.
तुम्हीच करून बघायचा आस्ता नाहीत आज.
नाही आज म्हणजे, अजून त्यांना फक्त नाव घ्यायचे सांगितलेलेय.
हाव का? हा हां.
त्यांनी वर दीली नाही ती नावं. आता सध्या घेतली. जेव्हा त्यांना मागतील का? वर्तून. मग लगेच ते वरती पाठवणारे. हा.
नाही तसं तुम्ही एक कॉल करून बघाचा आसता तर मग. तुम्ही आमची नुस्तें नावं घेतली म्हणाता सर. मग बाकी पुढची कशी प्रो
नाही आहे. येते माझ्या रोज यायलाय ते. अ स्टेटस ते बघते.
हो ना. नाही पण मग कसं, तरी शेवटी, शेवटी आपण कस आपल्याला थोडं आता गरज असल्यासारखं राहतं ना.
नाही मैत्रीनचे ती माझी. काही टेन्शन नाही घ्यायचं.
हाव का?
ती काय आपल्या शब्दाच्या पुढ नाही.
हा मग काही नाही. दुसरं काही नाही ओ. एकदा हुकून जातं का मग काही गोष्टी हुकूनच जात. आता मी कणी होता आता मला जॉब ते सुटला तर सुटलाच ना शेवटी. मागं पडला माण माग पडून जात माणूस.
क तेच ना. हा मग बसाला पण भेट. असे राहतं.
कोणत्या पण क्षेत्रात घसलेवर तिसर नाही.
तेच ना. थोडफार मग ओळख पण होती बाहेर थोडफार समज. बाहेर निघल्याशिवाय दुनिया कळत नाही जोपर्य बाहेर. निघत नाही तुम्ही काम करत नाही ना तर तेपर्यंत काही समजत नाही.
तर तसं पहिल्यासारखं का राहिलं पण नाही ना महिला प्रत्येक क्षेत्रात पुढंच आहे ना. महिलांनी बाहेर आहेत निघ ना खूप गरजेचं झालेलं.
हो. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढच.
पहिले हो का ती जसो समजा महिला चार भिंती आत.
चूल मुलं होत पहिले महिलेला कोठ बँकेचा व्यवहार माहिती नव्हता. कुठं बँकेच काहीच माहिती नव्हतं. हा गटानमुळे झाली परत. वेळोवेेळू महिलांना सगळे अ हे सक्षम करण्याचा प्रयत्न केला ना. सगळ्यांनी चौ हम्म.
डेव्हलप करते भरपूर राहता हे झालं ना.
आता. भरपूर अशा संस्था पण महिलांना सपोर्ट करता.
हो तिथ आहे आणि असं एन जीओ पण भरपूर आहे ना. क ते गावं गाव येऊन माहिती दे आता वेळवेळी. असं योग्या ठिकाणी कोणता बिझनेस केला पाहिजे कसं.
तेच ना. सग काम नाही आमची.
बिझनेसचे पण भरपूर आयडियाज आहे पण मग असं ना त्याला थोडंफार मार्केट. केट पण पाहिजे आपल्याला हा आणि थोडसा घरातून.
मार्केटिंग. नाही आता भरपूर. गटामार्फत भरपूर मार्केटिंग सपोर्टिंग समजा असं आहे.
हा आता बघू म्हटलं. माझ्याकडे आहे जागा तर मग परस बाग म्हणून करू बघू म्हटलं.
परस बाग करु न येत आपण काय करू त्याच्यात तिथं आहे ना कोंबड्याचं काहीतरी करू तिथं.
हम्म. आणि ते तुम म्ही एक पोस्ट वाचली का ते शेवगाच्या शैंगाच्या. प शे शेवगा पावडर.
हा ते पण चांगलं आहे वर का.
हा हा त्याला.
पण मग त्याला. हम्म हा त्याला पण आहे ते पण चांगलं आहे मार्केटिंग भरपूर आहे त्याला.
हो ना तेला म्हणजे अ त्याची मागणी जास्त आहे ना. बाजारात जास्त मागणी आहे त्याची ह. हा मग मी पण घासते. मला जर विचार चालू हे तेच म्हणजे एकदम भारी एकदम परफेक्ट आहे तो बिझनेस.
हा आला का पंढरपूर बर- बर चालल मी करते नंतर.
हो - हो - हो.
हम्म. काय म्हणते मग.